हॅलो.
बोलाय ना.
बोला ना तुम्ही?
बरं मी आज तुम्हाला सीता मातेच्या लाईफ बद्दल माहिती सांगू शकते का?
हो हो सांगा ना मला खूप आनंद होईल ऐकायला ह माहिती
ठीक आहे मग मी सांगते मिीट आहे का?
बरं सांगा.
देवी सितीला जानकी म्हणून ओळखले जाते. देवी सीता ही वथलाचा राजा जनकाची ज्येष्ठ कन्या होती त्यांच्या आईचे नाव होरणी सून सूनयना ना. होते जनक नंदिनी माता सीतेच्या जन्म कसा झाला याबद्दल अनेक पौराणणिक कथा आहेत. तर मी आता तुम्हाला मात्रा सीता कशी प्रकट झाली. याबद्दल सांगते.
बरं बरं सांगा मी ऐकत आहे.
हो सांगते वाल्मिकी रामायणानुसार राजा जनकाच्या मित्रमध्ये भीषण दुष्काळ पडला होता त्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले होते ही समस्या सोडवण्यासाठी एका ऋषींनी त्यांना यज्ञ करून पृथ्वी नागरिकांचा सल्ला दिला ऋषीचा सूचनेनुसार राजा जनकाने यज्ञ केला आणि नंतर जमीन नागराईला सुरुवात केली दरमन त्यांना माती झाकलेली एक आश्र्यकारक मुलगी सोन्याच्या बंडलमध्ये गुळा गुंडाळलेली पृथ्वीवर बाहेर पडताना आढळली. राजा जनकाने तिला आपल्या कुशीत घेतले. आणि तिचे नाव सीता ठेवले आणि तिला आपली मुलगी म्हणून दत्त घेतले हे तुम्हाला माहित होतं काय मी जी माहिती सांगली तुम्हाला आता
नाही मला हे माहित नव्हतं आता तुम्ही मला सांगितले म्हणून माहीत झालं. आणि मला खूप आश्चर्य वाटलं या गोष्टीच
बरं बर मी आणखी सांगते आहे का? या अध्या पिकेनुसार पृथ्वीच्या जन्मात माता सी तिचा जन्म लंकापती रावन आणि मंदोरितीच्या कन्या म्हणून झाला होता. असे सांगितले जाते. असे मानले जाते की माता सीता देवती नावाच्या स्त्रीचा अवतार होती. जी भगवान विष्णूची प्रखर भक्त होती. आणि त्यांची अशी लग्न करणे उत्सुक होती परिणामी देवतीने भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कठोर
तपस्या केली पौराणिक कथेनुसार देवती. वेदवती वेदवतीच्या ठिकाणी ध्यानात मग्न होती तिथून रावण निघाला. होता देवतीचे सौंदर्य पाहून रावण तिच्यावर मोहित झाला त्याने धैर्याने वेदवतीला आपल्यासोबत ने येण्याची विनंती केली परंतु तिने ठामपणे नकार दिला या नकारामुळे रावन संतप्त झाला ज्यामुळे अ स ह त मबाईल हे आहे थांब दोन मीनीट थांब टास्क चालू आहे. तथापि रावणा रावणाने तिच्यावर हा ठेवताच घेऊनगेले. देवतीने आगवाहन करण्याचा निर्णय घेतला आणि ती राग झाकली. मरण्यापूर्वी तिने रावणाला शाप दिला. आणि भागतीी केले की ती त्याची मुलगी म्हणून पुनर्जन्म घेईल आणि शेवटी की त्यांचा अनन अनंत करेल अंत करेल. मी तुम्हाला समजलेय काय मी आता काय सांगितलंय.
हो मला समजले ज मी काय सांगत आहे तर तुम्ही खूप छान माहिती सांगत आहात. तुम्ही खूप छान माहिती सांगत आहात.
काही काळानंतर मंदरत्रीने मुलीला जन्म दिला तथापि वेदवतीच्या शापाच्या भीतीने रावणाने नवजात मुलीला समुद्रात फेकण्यात केवळ घा घालवला नाही घालवला आणि तेव्हा समुद्राची देवता ऋणी मुलीला घेऊन पृथ्वीच्या देवीच्या स्वाधीन केले त्या बदलात पृथ्वीने मुलगी राजा जनक आणि त्याची पत्नी सु सुनेना यांच्याकडे सोपली सीता त्यांच्या देखरेखीखाली
मा
हजार रुपी आणिोाकले हळू बोल म वाढली आणि अखेरी श्रीरामाशी विवाह केला तथपि त्यांच्या वन वनवासात रामाने सीतेचे अपहरण केले रावणाने सितीचे अपहरण केले ज्यामुळे रामाचा रावणाशी सामना झाला आणि शेवट रावणाचा वध झाला परिणामी सीधा रावणाच्या अंताचे मुख्य कारण बनले
बफत
साडेचार हजार होते फक्त त माझ्याकडे मुगंग हो
आपण त्याधिकची निर्भर च स्यंववर आणि राजा जनकनी स्ितीच्या विवाहासाठी शिवधनुष उचलण्याची ओट ठेवली होती प्रभू श्रीरामानी ते शिवधनुष पेलून त्याचे दोन तुकडे के आणि सीजेसोबत त्यांचा विवाह झाला चौदा वर्षाचा वनमान सांगतीने आता
कराले हो सांगा चौदा वर्षाचा बर्वाद कसा होता त्यांचा
ह हो मी तेच सांगते चौदा वर्षाचा वनवास कसा होता त्यांचा रामाला अयोध्याचे राज्य मिळणारे होते पिनणार होते परंतु केकच्या वचनामुळे रामाला चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला सीता आपल्या पतीवरील नि मिसिम मिसिम प्रेमामुळे सर्व सुखाचा त्याग करून रामासोबत पनवासात गेली
हम्.
अग्निपरीक्षा द्यायचीच नाही. रावणाकडून, अपहरण कसं झाला मी ते सांगते आता मी काय म्हण ‌ मागितल्या शिवाय द्यायचं नाही म्हण, आधीमधी मी आपल्या जवळचं देतो. मये थापायला येत्या का गं ॽ हो, मी तेच सांगते. वनवासात असताना, लंकेचा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले. सीतेने रावण्याच्या अशोक वाटिकेत राहुूनही स्वतःच्या पवित्राचा आणि पवित्रतेचा पधिवत्रेचा धर्म जपला त्यांनी अग्न परीक्षा त्यांची रावणाचा वध करून सीतेला सोडवल्यावर तिचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, म्हणून सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यातून ती, अत्यंत तेजस्वीपणे बाहेर पडली. दुसरा वनवाश आणि लवकुश आ त्या दत्ताची काकी राहते न्हवं, अग जरा लवकर कर म्हणून सोडून तु हे काय करतीस बघ ए, अयोध्येत, अयोध्येत आल्यापूर्वी, त्या धोक्याच्या संशयावरून रामाने सी ज-जंगलात सोडले. त्यावेळी सीता, महर्षी वाल्मिकी त्यांच्या आश्रमात राहिली. तिने तिथेच दोन तेजस्वी पुत्र लवकुश आणि लव आणि कुश यांना जन्म दिला. आणि त्यांचा एकटीने सांभाळ केला. हे तुम्हाला माहित होते का लवकुश? अ. सीता माताचे पुत
हो. हे आम्हाला माहित होतं की, लवकुश सीता माताचे पुत्र होते म्हणून.
बरं खूप छान, तुम्हाला माहित होती ही गोष्ट? आणखी, साधी भूमीत प्रवेश. जेव्हा लवकुश आणि लव आणि कुश मोठे होऊन, रामाच्या दरबारात पोहोचले. आणि रामाने, सीतेची ओळख पटवून दिली. तेव्हा सी तेने सर्व सक्षम आपली निश् -निष्कंलकता सिद्ध करण्यासाठी, धरती मातेला पृथ्वीला साद घातली. धरती भंगुर झाली आणि सीता, मातीच्या गर्भात कायमची विलीन झाली. ही होती सीता मातेची कहाणी, तुम्हाला आवडली काय?
हो मला, हो मला तुम्ही सांगितलेली कहाणी खूप आवडली. मला खूप आनंद झाला आहे, हे ऐकल्याबद्दल. आणि का-कहाणी, माहीत करून घेतल्याबद्दल मला, मला ही माहिती
हो. हो, तुमचे पण खूप धन्यवाद. मला ऐकल्याबद्दल, आणि माझी ही संपूर्ण माहिती समजून घेतल्याबद्दल, अ.. ठीक आहे मग.
बर बर ठीक आहे हो.
चला बाय. म हो कड